हां, बोल की गं दीदी.
हा, मामी बरं हायसा.
काय बाई तू बरी हायस, हां बोल की, काय कराल्यास.
काय नाही बघा. ते, आता फोन वहिनीना एक लावलेला मी. आमच्या विद्या वहिनींनाचं. आता तुम्हाला लावलोय. होयं, मगाशी लावलेलो जरा, टी व्ही बघितलो, मग तवर तुमचा फोन आला.
हो, बरीत सगळी घरातली.
हायत हायत सगळी बरे आहेत बघा, तुम्ही पोल्ट्रीसंन आता आलासा.
आत्ता आलो बाई. तिथं हात घाण होते, म्हणून फोन लावला नाही. मामा फोन धरलेले मग म्हटलं, घरात गेल्यानंतर तुला लावायचा फोन.
होय.
तिथं फोन लावलेला तुला, पण मला रेंज नसल्यामुळे लागतं नव्हता कट होतं होता.
म्हंटलं घरात गेल्यानंतर लावायचं.
आमच्या परीक्षा एक झाल्या असत्या बरं झालं असतं बघा तेवीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत अजून ताणवलेत.
आणि होते ना पेपर
सगळी झाली फक्त दोन पेपर पोस्टपॉन झालेत ओ सहा सहा तारखेला जो पेपर होता की नाही तेव्हा पाऊस असल्यामुळं म्हणजे मुंबई, पालघर, कोकणात पाऊस जास्त पडल्यामुळे तिली पोरं जाऊ शकत नाहीत ना. ती पूर्ण महाराष्ट्राची एक्झाम होणार. त्यामुळ की नाही कॅन्सल केले पोस्टपॉन करून ती तेवीस तारखेला हे केल्यात म्हणजे आता नाही आहे. आता वातावरण काय
नाही.
नाही नाही तिकडं?
इकड मग आज सकाळी जरसं वातावरण झालेलं दुपारी जरा पडला त्याच्यानंतर ऊन पडलं. आणि आता आम्ही पोल्ट्रीकडे गेल्यावर केवढा मोठा पाऊस आला.
बाई आजारी पाडायचं लक्षण आहे बघा हे.
केवढा मोठा पाऊस आला आणि दहा मिनिट पडला दहा मिनिटात म्हणजे गेला लगेच.
ती निपानी कसं कोकणाजवळ येत्या ओ.
महाराष्ट्राच्या जवळच की म्हणजे कोकण भागाजवळच येतय तेे.
तेच की त्यामुळं तिथं पाऊस येतोय.
होय गारगोटी कसं कोकण असल्यामुळ त्याला लागूनच आहे ना जरास सीमा भागच आहे की ह्यो.
होय म्हणून तिकडं जास्त पाऊस आहे. इकडं आम्ही म्हट्ट मध्ये आहे कोल्हापूर जिल्हा.
तुम्ही मधीच हाईसा म्हणा. नदीला पाणी आलंय तिकड?
नदीला आहे की पाणी.
म्हणजे असं भरपूर आहे काय? पूल खालचा पूल ब म्हणजे हे गे हा.
भरलेला म्हणालोय. पूर आलेला पूर म्हणजे काय म्हणतात त्याला? पूर्ण बुडलेलं हा होय. गणपतीचं मंदिर गणपतीचं मंदिर कसं पूर्ण गणपतीच्या पायापर्यंत पाणी लागालत बघ. इथपर्यंत भरलेलं एवढं पाणी आलत.
आम्ही आलेलो की नाही परवा इचलकरंजी कडनं तिकडंन जातान तर आम्हाला फक्त कनी हा हा.
तर नाव की नाही हे करू नका.
नाही काय घ्यायचं. आम्ही तिकडंन जातान आलो तेव्हा रेणुका मंदिर पूर्ण म्हणजे अर्ध्या पर्यंत बुडलेलं. बघितलं आम्ही वरच्या पुलावरणच.
पूर्ण बुडलेलं. सगळं पूर्ण आता कमी झालंय. पूर्ण ओसरलंय.
रोड बंद होता नव्हे तो इचलकरंजी कडंन आय टी आय कडन आम्ही आलेलो तेव्हा. चालू झालंय काय?
होय असू दे घ्या काय बाय मिस्टेक एवढं काय आता.
आम्ही आता तिकंडन त्या गावाकडनं आलेलो असं सांगितलं गं.
मला वैताग आलाय मामी टास्क करायचा.
मामा वरडालतत मला बाई मगाशी झंझट नको ते कशाला? डो क्याला ताप लावून घ्याय लागलियास म्हणून.
होय काय बघा की, फोन करायचं म्हणा एवढं नको याबद्दल मेन्शन करू नका. नको नको बोलायला नको नाही याबद्दल बोलायला नको.
मग दुसरा विषय कायतरी सांग?
हा हा नाही इच्यावरर नको आपण साध कॉल वर बोलूया
हम्म चालतेय की आव आवडलं मम्मी त्यानी काय करायला मम्मी त्यांच्या शरालात शेफा लवकर ह्
आम्ही दररोज लवकरच करतो मलाच लागते जेवण मी सहाला म्हणजे जेवतो ते शालाने त पाचला
संमच्या आमच्यात आज गुरुवार असल्यामुं बाजार म्हाता आजी पण बाजारला जाऊन आल्यात म पोरांना काय जरा असं आज गुरुवारच भजी चायनीज ते नाणतात मग पोर खान गुरुवारचं काय जेवतच नाही ते संध्याकाळचं
होय
बाजार असल्यामुळे आता करायचे की आम्हाला उपवास आहे आज म्हटल्यावर
आज दिवसभर उपवास करताय तुम्ही
होोय गुरुवारच
हा हा हा हा हा दिवसभर म्हणजे असं
ह असं काय तर ख चपात चपाती आहे भाजी कायतरी खातोय तसं भूक लागली तर नाहीत नाही आज तर सकाळपासून कायच खाय नाही
ते उपवासाच कस शुगर स्पाईक होत्या हो आता तुमचं वय किती आहे
एकोणतीस मी आज दिवसभर ह टेन्शन म त्याच्यामुळे मी काय एवढ जेवलो नाही मामा तेवढं सकाळी जेवलं सोमवारच तेवढं चपाती भाजी मामा कस सकाळच नाश्ता करूनच येतात बायारनं चपाती भाजी
हा हा
त्याच्यामु मी काय पोराना डबा केला म्हणजे झालं काय लागत नाही मग मला दिवाज चपाती भाजी खाते दुसरं काय नाही
बरोबर आहे
रुद्र पण येईल शनिवारी तो पण केलेला मग आजी फोन मला
शनिवारी पुण्याला गेलाय ना तो
होय पुण्याला गेलाय तो शनिवारी येईल
मी त्याला कॉल करणार होतो खर काय बोलायचं आता तू एक कामात असणार
काय नाही काम त्याचं फक्तच मी तो म्हटला काी मग सकाळी तेवढं मी कामाला बसलेलो आम्हाला दिवसभर काय काम नव्हतं म्हटलं
हा हा हा
चिन्हची पण इच्छा होती करायचं मग रुद्र म्हटला मी येऊपर्यंत थांब काय करू नको
होय होय
ह सगळे.
चिनू मला पण सांगाल तर गीताल. आता की नाही तेव्हा सांगितलाय चीनू पण मला सोडा, मला पण द्या की ग म्हणून.
तो मगाशी पण मला म्हणत होत. मला काय समजलं नाही तर दिदी तू सांगतेस मला पण सांग की हे करायला म्हणून. मग रुद्र म्हणायला लागला तू. काय गडबड करू नको मी शनिवारी येणार आहे मी आल्यावर तुला सांगतो सविस्तर सवर मग बस
होय चालतेय की
ते आम्ही सकाळपासून करताना त्याला पण वाटायला लागले आपण पण करावं
होय बाई लईे किती आता ये एकामेकर काय आता चौध याबद्दल बोलायलाच नको.
कायत ग त्याच्यामुळे कसं जरासं वेळ लागतो एवढंच.
होय होय कोणचा आलावाला
आज अभ्यास काय, झोपायला लागलास काय.
आहा. जांभळ्या लई यायलात ओ कंटाळा आलाय अभ्यास कुठला आज. आता अभ्यास मी एक पा आदल्या दिवशीच करते.
उद्या पेपर आहे म्हटलं की, आदल्या दिवशी करायचं.
तेच की. आणि ते पे त्याचा अभ्यास ऑलरेडी झालाय आमचा म्हणजे कसं झालं. सहा तारखेला हा पेपर होता की नाही. आम्ही पाच तारखेला कसं रात्रभर अभ्यास करत बसलेलो, आणि रात्री दिवसभर बसलोय. अभ्यास करत. आणि रात्री अकराला मला मैत्रिणीचा कॉल आला की तू, जरा व्हॉट्सअप चेक कर म्हणली काय मेसेज आलाय बघ. ती डायरेक्ट सांगितली नाही मला काय मेसेज आलाय बघ मग म्हटल्यावर. मग डायरेक्ट म्हंटली अग आपली एक्झाम हे झाल्या पोस्टपोन झाल्या. काय सगळं शॉकिंग वाटलं मला काय पहिल्यांदा झालं असं आमच्या बाबतीत. कायम आमच हिवाळ्यात होत्यात नाही पेपर. ह्या वेळेलाच तेवढं पावसाळ्यात झाल्यात. ते पावसामुळेच झालं नाही तर काय लेट होईना सोडा. खरं एक. म्हणजे असं युनिव्हर्सिटीची परीक्षा म्हणल्यावर आम्ही असं एकदम स्ट्रिक्ट असणार. दाणे. ह्या वर्षी तसं काय नाही आणि सिलेबस पण एवढा अवघड नाही आहे ओ. काय अवघड नाही जस.
अभ्यास एवढं व्हायला नसते त्यांना जरा अभ्यास करायला वेळ मिळाला म्हणायचं फक्त.
काय सगळ्यांना येते.
ह. प सगळे सारखे टकतात ग.
य हे आता ऑरगॅनन म्हणून हा विषय आहे की नाही जो राहायलाय. तो विषय आम्हाला सेकंड इयर पासून आहे, त्यामुळ कि नाही तेव्हापासून ते वाचल्यामुळ कि नाही. तर एकदा जरी वाचलं तर लगेच लक्षात राहण्यासारखा आहे तो विषय. त्याच्यामुळे एवढं प्रेशर येत नाही आहे त्याच.
अ सगळ्यांना कसं एकदा वाचलं म्हणजे लक्षात राहायला पाहिजे ग. विसरणारी एकेका असलीच म्हणजे मग त्यांना वेळ मिळाला म्हणायचा अभ्यास.
दर वेळा लिहुत लिहत बसत्यात मग पाठ होतय आहेत तसली एक एक जण.
तेच त्यांना अभ्यास करायला जरा वेळ मिळाला म्हनायच एवढंच.
होय तसं पण सगळी पास होत्यातच ओ एवढी कोण मठ नाही आहेत. त्या दसती करतत आणि सगळेजण ते कसं आहे. आहे तसं पुस्तकातलं वाचलं की नाही, कुणाच्या लक्षात राहत नाही आपल्या मनाला म्हणजे. तुम्हाला किती समजले आणि तुमच्या भाषेत तुम्ही मां. डोनल अग्नी झालं बघा.
काय असं लिहायचं नाही का त्यात थोडं आपलं कायतरी घालायला पाहिजे की म्हणजे तुम्हाला किती समजले ते तसं तुम्ही ल्यायला पाहिजे नाही. त्यात हाय असं लिहिलं म्हणजे मग काय मग ते उतरून लिहिल्यासारखंच की सगळं.
होय म आम्हाला कसं वीस मार्कांचा एक क्वेश्चन येतोय. मग त्यामध्ये कसं. पाटपुट आता पंधरा दोनी तीस पंधरा पानं भरायला लागतात. म्हणजे तीस पानं झाली पाटपुट.
होयं पाठीमागं पुढं तेवढं लिहायचं ते.
हां मिनिमंम दहा पानं मॅक्झिमंम पंधरा पानं मंग आम्हीं ते वीसं मार्काचं तेवढं एक एक तासं नाहीं पावूंन तासांत लिहितोय त्यांचा आन्संर पंधरा पानं तसं आठवांयला पणं पाहिजे नां फास्टं होयं असं हातांला पोहंग यं त्यां लिहूंन लिहूंन लिंहूंन
किती वेळां असतेय पेपरला एकां
तीनं तासं मंग ते वीसं मार्काचं झालं हो वीसं मार्काचं ते झालं मंग त्यांच्यानंतर दहा दहा मार्कचे दोन क्नचंन असतांत मंग दहा मार्काला कि किती लिहायचं आंठ पानं किंवा दहा पानं ते लिहिले तरी चालतें ते लिहायचं हां ते लिहलं दोन दे दोन क्वेश्चन झांले त्यांलाचं वाचते सांडे अकरां सांडे अकरां वाजलं सांडे अकरां पांवणे बांरा होतांत सोंडा त्यांला त्यांच्यानंतर पांच मार्काचा तिसरा क्वेश्चन असतों यं
किती मार्काचा एकूंण पेपर असतें
तो शंभर
आवांज येतं नाहीं
आणि लिहायंलांच लांगते होयं मंग ते ते कायं लिहूंन सवंय झालेली असतें त्यामुळें कायं वाटतं नाहीं मंग ते त्यांनंतर गेणे पांच मार्काच क्वेश्चन असतांत की नाहीं ते चार सहां क्श्नन दिले दिले असतं त्यां सहां पैकीं आपणं चार सोडवांयची असतें
आवांज येतं नाहीं
असं असतें
तरी पणं लिहायचं म्हंटल्यावर कसं ऑनलाईन आपलं असलं म्हणजे कसं
ते कायं तुम्हीं एक पानं जरी लिहिलं असलं तरी बांस
मंग आणि हे कसं लिहूंन म्हटलं मलां वाटलं तुमंची ऑनलाईनचं परीक्षा आहे हे लहाचं म्हंटल्यावर एवढं कवा लीहायंच गं बांई
होयं आणि त्यांच्यानंतर क्वेश्चन नंबर टूं पणं पांच मार्काचा असते तो पणं सेम पॅटर्न ह अं ते पणं कि नाहीं अं कसं सहां पैकी चार सोडवांयचे मंग ते कायं एक एक पानं जरी लिहिलं तरी ही नफां आहे
ते मोठे असतील नाहीं
छे छे ते नाहीं नाहीं एवढं मोठं नसतांत पेपर दहावीच पेपर कसां असतांत बोर्डाचं तसं असतें आमचां गठ्ठां शेहेचांळीस पानांचा असतोय तों आमचे पानं भरत्यांत अडतीस मांझे त्यां अडतीस पर्यंत जाते बघां मी तेवढंच लिहिते बांस एवढं कोणं लिहिणांर मी अडतीस पानांपर्यंत भरूंन येतोयं
आमच्यां पार्टचं पणं कांलपासूंन चालूं झालेत एक्झांम्स
हम्मं नाहीं ते लंय लिखांण असतें आम्हांला कायं सांगू तुम्हांला आणि मं
आणि त्यांला हिन्दीचं एवढं येतं नाहीं गं कारणं त्यांला हिंदी बरोबर शिकवंत होते. यां वर्षापांसूनचं हिन्दी विषय चालूं केलां आहे आणि बरोबर शिकवांयच्यां टांयमाला आम्हीं आंठ दिवसं सुट्टी घेतलीं लग्नांसाठी मंग
कायं हिन्दी चं की नाहीं ग्रामर लक्षांत ठेवं म्हणायचं